हॅलो हा येतोय का आवाज हा येतोय आता
हा आता यालाय मला पण काय करायला जेवलास काय
होय होय जेवन वगैरे झालं
झालं माशाची कडी झाली
माशाची कडी झाली खायला वाढून झालं
काय चांगली होय काय कसं केलंला स
काय आपलं स आलं लसण तीळ जिरं खूप खोब्रं कोथिंबीर भरपूर एकच टॉमॅटो ते सगळं मिक्सर त्यानंतरन ते बांगडा मासा आणलेला मग तो मासाच कट करून त्याच्यात परत जरा चिरा पाडून हळद मीठ आले लसणाची पेस्ट रजवळ पिकट आता थोडा वेळ एकदम थोडासा मसालासा भरून ठेवला आणि नंतर मग तेल भरपूर टाकून त्याच्यामध्ये मग सगळे मस् मसाले चांगले भाजून घेतले.
हा.
आणि मग तो मासा जरासा जो मुरवट ठेवलेला तो त्याच्यामध्ये टाकला. आणि मग थोडं थोडं मटणाला कसं गरम पाणी घालतोय काय नाही तसं थोडं थोडं गरम गरम गरम पाणी घालून मग शिजवलं.
होय.
छान झाला सगळ्यांना आवडला सगळ्यांनी दोन-दोन, तीन-तीन, अडीच- अडीच भाकरी खाल्ली.
अरे वा होय काय.
हम्म.
म्हणजे दोन्ही केलासा फ्राय पण आणि ते पण.
सगळ्यांना आवडलं.
होय काय हम्.
ए अक्षय. ती पोरगी काय केली बघ? हा.
आणि काय मग?
तुम्ही काय काय जेवला?
काय नाही भेंडीची भाजी, भाकरी, भात, आमठी.
साध सुध आपलं.
संध्याकाळच साधच असते.
हम्म. भारी आहे.
होय.
आमच्यात कसं नॉनव्हेज शिवाय कुणाला जमतच नाही त्यामुळे
आठवड्यातन तरी किती वेळा आणताय?
आठवड्यातलं किती वेळ शाकाहारी खाता असं विचारा?
होय काय?
एखाद दुसरा टाइमच शाकाहारी.
नाहीतर सारख मांसाहारीच.
हा काल चिकन होत. मसाले भात होता. आज मासा भात, आमटी साधं. आता उद्या बुधवार उद्या काय मटण अस ल असं वाटते मला.
होय की.
सुरू असते. सुट्टी देत नाही घरातली.
हम्म आमच्याच काय पप्पांच्या एकट्यासाठीच असते, असलं तरी नॉनव्हेज.
मग ते किती वेळा करताय?
ये ना आमची जास्त करायला बघत नाही. आमची मम्मी पप्पा आमचा जास्तीत जास्त करून बाहेर न पार्सलच त्यांच्यासाठी घेऊन येतात मटन, चिकन, त्यांना काय मास खाऊ वाटला मासा घरात त्यांनी करायला लावत नाहीत. आणत्यात त्यांनी आम मम्मी जास्त करायला हे करत नाही त्यामुळे त्यां कस करतात हॉटेलमध्ये कुठल्या पण घेऊन येतात. त्यांना येता. आणून मस्त पैकी हॉटेलचं खातात ते दोन दिवस.
भारी आहे मग आणि मग वरती करतात ना सारखं,
वरती सारख नसते, फक्त आठवड्यात नाही एकदाच असते. तरी बकऱ्याच मटण किंवा चिकन, ते पण मग पंधरा दिवसात एकदा किंवा महिन्यात नाही एकदा आणत्यात. तिथं पण वरती नाही ना कोण खात, आई खात नाही. मी नाही तिचं पण कसं सोमवार असतोय, सोम सोम शनी रविवार असतोय. सारखं सलग तिज अस्त्यात
होय,
दोन तीन आठवड्यातले दोन तीन दिवस खातच नाही मग आणलं तर कसं बुधवारी आणयला लागते. बुधवार गुरुवार खातात कारण ती पाळत नाही त्यामु ती खातात
हम् हम् हम्
हम्म बाकी काय बाकीच कोण काय खात नाही. सौरभ तर आमचा बघत पण नाही देतेत खाली आणलं वरती देतात वरती आणलं खाली देतात.
तेच म्हंटलं मी सौरभ पण खायचं सोडला कार
तू कुठं खातेआधीपासन तू जास्त खातच नाही आधिपासन
खर आधी खायचा ना तो
ती खायचा खाऊन खाऊन एका दुसरा एकच पीस
होय
ते बी नुसतं ते ज मसालाच खायचा खाल्लो तर जरा मी खात होतो जरा चिकन खायची ते पण चिकन सिक्स्टी फाय आवडायचं तेच खात होतो. मग ते पण मी बंद केल्यानंतर मी कोण आणत पण नाही ते आमच्या चिकन सिक्स्टी फाय
मग आता कोण ख हे करते मग म्हणजे त्याला आवडीचं तर मग काय खातोय काय तो
व्हेज खातोय की जस की पुलाव आवडतोय त्याला व्हेज बिर्याणी आवडती पनीर आवडते जे व्हेज
ते काय सगळ्यांनाच आवडते की ते सगळ्यांच आवडते साधं विचारलेलं रोजचं जेवण मग
रोते जेव ना त्याला आवड त्या भाजी म्ह तर त्या म्हणे मट वरे वगैरे ते जस आवडते मसूरते असं पालेभाज्या पण आवडत नाही जास्त फळबाच्या पण त्याला आवडत नाही तो जास्त करून मोडं मूग मसूर ह्या भाज्या त्याला आवडतात मग त्यासाठी असतात की सकाळी डब्याला करत्या मम्मी
ह हम् अवघड आहे बाबा त्याच ल अवघड आहे उदर लग्न झाल्यावर काय करणारा
काय करतेय काय माहिती
ही आवडत नाही ती आवडत नाही मग बायक उपशीच राहायला पाहिजे
होय की ते तर ते नाही एवढं जास्त काय भाजी त्यां खात नाही केल्या अस तरी पण भात नुसत खातो ना नाही खरं भात आमटी नच दाखयल तो खरं असं म्हणजे हे पाहिजे ते पाहिजे ते जा असं नाहीय
हम ह ह ह वाळलं खाण लय खरं त्या मम्मी एकदा म्हणाल त मला
हो वरचं खातंय की सटर बटर आता दर रविवारी असतयच आमच्या आण त्यातच वा येेत यच आम्ही बावड्यात ना नाही नाही म्हटलं तर आमचं खायचंच नाही पासा असत आम आम केळा चिप्स असत ते चिली मि अस ब कारी पेरू घेतोय करी सफर्न घ पाच सहा आट हो आम्ही भेट ेला त्याच बाजार घेऊन येतोय न
हा हा हा हा
मग तेव्हाच आम्ही तिथनं तसच बाजार करतोय आणि तसच घरला येतोय बैठकीसन
हा हा हा हा
मग त्याच्यात तिथंच बाजार करायला गेलो की आमचं दहाान आहे ना म्ह चार पाच आयटमच ते खायचच उद्या मस्त उलट असत ते सगळा बाजार एक कच ठिकाणी असतोय की त्यामुळ तिथं सगळं होत तिकडच घेतोय
हम्म एककाष्ट ठिकाणी असल्यामुळे
हा हा हा हा बरं पडतंय मग तसं का नाही
होय आम्ही येत य तर डबल कोण येणार म्हणून क पप्पा येताना पिशवे वगैरेऊन येेतणार नाही तिथं पिशवी विकत घेतोय आणि घेतोय बाजाराने घरला येतोय
मी पण रविवारच्या बाजारात जातोय लक्ष्मीपुरी
हा
खरा म्हणजे मिळतात एक एकदा ांगलंय कार आ्हाला जायला संध्याकाळी वळतोय सकाळं कुठ संध्याळी बाजार असतो ना
हो भावड्यातला कस सकाळ सकाळ असते मिळतोय आम्हाला बाजार
ह
आणि सगळ एकाच ठिकाणी मिळते भाज्या पण सगळी फळं वगैरे सगळं मिळते तिथच आम्ही घेतोय स असते ह्यावेेळेस तर आम्ही ह्या मागच्या मागच्या रविवारी तर आम्ही गेलेलो म्हणजे हऱ्यावर सड त्याच्या मागच्या रविवारी बैठकीला तर त्यावेळेस आम्ही त्यांना नाही शंभर रुपये आम्ही अडीच किलो आंबे घेतले शंभर रुपयचे आणि सपर घेतलं किती पन्नास रुपयाे छपर चेंद घेतलं एक किलो
करचंद ह्या दिवसात
होय तिथं आणि परत हे घेतलं आपलं कायत पेरू पेरू घेतलं तो माणूस म्हटला पन्नास रुपयाेला घ्या किलो ते घेतलं ता चिप्स वेपरस आम्हाला लागतात ते परत पप्पनी ह्या रे वारी तर पापडी परत भडंग परत ते शेव असलय म्हणजे वाळखाण जास्त असते नाही नाही म्हटलं तरी घरात
आम्ही तर वाळेला काही आणत नाही अयोध्येला काय आणल ते खाली अक्का बच,
ह् नाही आमच्यात असते आणि त्यात फळ ते असते इतर व इतर आम्ही बाहेर कुठे जात पण नाही नाही खायला करायला कुठ अस फिरायला ते आ हा त्यामुळे आम्हाला कसं आठवडाभर जाते पंधरा दिवस जाते आण दज खायच दिवसभरात पण मित नाही टाम असतोय संध्याकाळचा मग संध्याकाळी कसं असते खायला मग तेव्हा काय आवडते ते आपापलं घ्यायचं कुणाला काय शेव आवडत
नाही जर छोटी भूक लागतच पाच वाजता चार पाच वाजता मला तर छोटी न मला ग मो लागतात कारण दीडला जेवलेल असतोय दीड दोनच्या दरम्यान आणि तिथं डायरेक्ट संध्या कडे जेवायचं म्हंटलं तर मग मध्ये जरा बुक लागतच
क मग ते त्यामुळेच की आम्ही पण मग कसं पाच सहा वाजताच खातोय ात न खात्यात तर खारी आणतात एकदमच आणलीत की म्हणजे सारखं सारखं नको सरव तरी पण त्याला ते हॅपी बिस्किट बोडा आवडते त्यामुळे ते पाकिट घेऊन येतात मोठ्याच्या मोठं
हॅप्पी हॅप्पी
हा ते त्याला आवडते त्यामुळे ते एक मोठंच पाकिट घेऊन येतात होलसेल सारखं आईस्क्रीम असते दर आठवड्याला रविवारी दर रविवारी असते आईस्क्रीम हम्म ते संध्याकाळी आमचं ठरलेलंच असत आइस्क्रीम फॅमिली पॅक असतोय संध्याकाळचा रविवारचा
आमचं काही ठरलेलं नसतंय, कधी काय खाऊं वाटल ते अचानकच ठरतय सगळं.
आमचं नाय आमचं ठरलेलंच असते दिवसभरात म्हणजे काय सगळं सटर बटर खाऊन झालं की संध्याकाळी घ्यायचं आईस्क्रीम आणतेतच पप्पा येताना. त्या सगळ्यांनी घ्यायचं साडे अकरा वाजता निवांत टी व्ही बघा साडे अकरा बारा वाजलेले असतेत तेव्हा बसून खायचं निवांत आणि मग त्याच्यानंतर मग झोपायचं आईस्क्रीम खाऊन झालं की. असं आमचं चालु असतंय
गोड पदार्थ खायलाच आवडत नाहीत जास्त.
लय आमच्यात तर क खायला म्हणत तर लई असतंय काय हे खाऊ का ते खाऊ हे खाऊ का ते खाऊ होत असतंय आम्हाला.
म्हणून तुम्ही घर सोडत नाही.
आ
पण घर सोडत नाही
व्हय कि असतंयच आमच्यात. काय नाहीतर काय का नाहीतर काय त्या फ्रीज मध्ये तर सारखं असते हे नाही ते ते नाही ते असतंयच. ते नाही आवडले ते काढा ते नाही आवडले हे काढा.
हम हा ते कॉल करा मला
हा हा चालते चालते ठीक आहे हा हा हा